हॅलो बोल कि हा होय तुला लावलेलं ते झालं कि काय माहित तस काय नाही दहा
तू
होय
काय पाच जणांना करून आणि पाच जणांना केलय मी पण आताच तुला दुसऱ्यांदा लावल्या सुधा ला एक लावलेलो आणि आत्ता तुला लागलोय बाई हम्म चा पिलीस काय चहा पिलीस काय म्हणलं हम् गावाला गेलीस होय आणि काय मग फिरायलास निवांत हम्म तूला किती पडले सी ई टी ला छान पडलेत की
हम ते हिला किती आहेत किती तुमची ती चष्मेशवाली काय तीच नाव
कोण ग चश्मेशवाली हॅलो
सृष्टीच ना?
तिला काय तर अठठ्याण्णव पडल्यात वाटत बई हम्.
उ ह
आणि काय म? हम्म
बाकी काय मग?
काय नई.
ऍडमिशनच काय झालं? ऍडमिशन आ
ऍडमिशनच बघाय च की अजून ऍडमिशन कुठच चालू झाल नई.
नई कॉलेज तेन बगतलं का नाय?
नाई आजून बई बघुया कुठ करा
ह्म्म ह्म्म कोल्हापूर
कोल्हापूर मध्ये बघाय रेग्युलर झाला पाहिजे ते कॉलेजला, ह्म्म. बघाय
आयत की बघ मला पण आ क्षता माग केलीती फोन
ह हा आपल्या इत तर डी के टी हाय फक त इचलकरंजीत
होय तेवढंच हाय तिथं ते
हम्म
बघा टाकून
किती वेळ किती वेळ व्हाय लागतेय गं पल्लवी हेला, किती वेळ व्हाय लाग
काय माहिती
हम्म हम्म
आहेत ती किती तुला पण टाकणाऱ्या पण आहेत वर
तर आपल्यातील थोडी एम बी ए पण करणार आयत ना?
हम्म
बघायचं काय काय होतय.
ह अम
ह्म्म सरू आणि काय?
काय नाय ब होय.
होय होय कट करून बघताय का आता बर बर चालतेय ठेऊका तुला किती पडले